हॅलो, हां बोला.
हा, मी वर्षा बोलते.
हां बोला ना मॅडम.
कार्या अँपहून बोलते.
हा, मॅडम मला दुधा दुधाविषयी, दुधाविषयी बोलायचं होतं. बोलूया आपण?
हा, हां, बोलुया की.
मला जरा दुध दुधाची काळजी कशी घ्यायची असते, म्हणजे आता आपण दूध आपण घरी आणतो, घरी आणल्यानंतर त्याची काळजी कशी करायची असते? ते जरा ते जाणून घ्यायच होतं, बोल ना, बोला ना ते.
अ, दुधाची काळजी म्हणजे, दूध ज्या वेळेला आपण घेऊन येतोय. त्यावेळेला गरम केलं पाहिजे ते, काळजीपूर्वक गरम केलं पाहिजे, नाही तर ते खराब होत.
ते किती साधारणतः साधारणतः किती मिनटं ते मॅडम किती? ठेवाव. साधारणतः किती मिनिटं ते गॅसवरती ठेवावं लागल?
हो, एक दहा पंधरा मिनिटं ठेवलं तर, ते व्यवस्थित गरम होतं.
ओके.
आणि त्याला असं काही, असं दुसरा तिसरा हात लावून नाही चालत, नाही त ते खराब होत.
हं हं हं.
आणि दूध दूध कसं असतय, एकदम असं नाजूक असल्यासारखं असतंय ना, दूध ते.
हां.
हा त्याच्यामुळं, दूध हे लहान मुलांना खूप चांगलं असतं.
हम्म हम्म.
दुधापासून वेगवेगळे पदार्थ तयार होतात, जसं की मिठाई. हॅलो.
हा बोला.
हा ऐकूयेया लागले.
हा याले याल मॅडम बोला, म मॅडम ते दुधाच आता ही काळजी झाली, माग मिठाई वगैरे बनू शकतात, त ते ते दूध नासते म्हणजे काय होते नेमकं? नासणे म्हणजे काय होते ते?
दूध नासलं म्हणजे, दूध खराब होऊन, फुटलं जातय.
फुठलं जातय म्हणजे, मॅडम ते नेमकं काय होतय, तुम्हाला माहिती आहे का?
आ हो, सांगते ना. असं फुटळ फुटळ म्हणजे असं, पाणी वेगळीकडं, आणि असं पांढरं वेगळीकड, असं होतंय, आणि ते नासल, असं म्हंटलं जातय त्याला.
म्हणजे दुधातील, दुधातील, जे पाणी असत, ते पाणी बाजूला होते, आणि दुधाचे जे घट क असतात ते बाजूला होतात आस.
हा, बाजूला बाजूला होतो ते. अ मग ते जरी खराब झालं तरी मग त्याच्यापासून एक तरी मग एक तर ते फेकलं जातय नाहीतर पनीर किंवा नाहीतर दुसरी कोणतीतरी मिठाई.
आणि मॅडम तसच ते खाल्लं तर काय होईल?
नाही नाही, ते शरीराला क चांगलं नसतंय ते, तसंच खाऊ नये.
हो का?
हा.
हा.
आणि लहान मुलांना दूध हे चांगलंच असतय त्याच्यामुळं दूध हे घरात असावचं आणि घरचं दूध असलेलं जरा चांगलं बाहेरचं दूध कसं जरा काहीतरी प्रोडक्ट मिक्स असत त्याच्यात. केमिकल वगैरे असते किंवा असं लहान मुलांना ते चांगलं नसतंय दूध बाहेरचं.
हं हं.
त्याच्यामुळे घरचं दूध हे चांगलं लहान मुलांना. लहानाना असू दे मोठ्यांना असू दे.
घरचं दूध म्हणजे मॅडम नेमकं काय म्हणताय तुम्ही घरचं दूध म्हणजे नेमकं काय असं?
घरचं दूध म्हणजे अ आपल्याकडे जे गाई म्हैशी असतात ना त्यांचं दूध.
हा हा.
हा त्यांच दूध.
म्हणजे आपण जनावरे वगैरे पाळून जे आपण त्याच त्यांचं संगोपन करून आपण त्याच संगोपन करून काय असेल ते त्यांचं दूध वगैरे मिळत ते त्यांना तुम्ही घरचं दूध असं म्हणताय. ह हा हा
मग बाहेरचं दूध कस बाहेरच म्हणजे जे बाहेरच म्हणजे हे गाय मशीनचच दिलं जात. य बाहेर पण त्याच्यात थोड काहीत मिक्स केलं जात. काही तर म्हणजे असं पाणी किंवा दुसरं काहीत प्रोडक्ट मिक्स केलं जातय हा.
हा.
मग ते छोट्या बाळांना चांगलं नसतंय ते दूध.
हा हा त्याच्यापासून काय होऊ शकत मॅडम?
त्याच्यापासून बाळाचा चांगला विकार होऊ शकत नाही बाळाची वाढ चांगली होत नाही.
आणि काय होऊ शकत मॅडम?
आणि अ मेंदूची वाढ चांगली होत नाही.
म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की दुधाने मेंदूची वाढ चांगली होती असं म्हणायचं काय तुम्हाला?
अ होय बऱ्यापैकी दूध पिल्याने मेंदूची वाढ चांगली होते.
ओके ओके.
हा.
अ तुम्ही दूध कुठून घेताय मग?
दूध आम्ही अ आम्ही तर पॅकेटमधलंच दूध घेतोय. कारण की आमच्या इथं आमचा पूर्ण आम्ही म्हणजे इंडस्ट्रीयल एरियामध्ये राहतो त्याच्यामुळे शेती हा प्रकार माझ्यापासून घरा माझ्या घरापासून खूप दुरावर आहे त्याच्यामुळे मला असं म्हणजे घरगुती दूध मिळू शकत नाही जर मिळा जरी मिळालं तरी मला ती थोडं महागात मिळेल किंवा जरी मी तेवढं जास्त पैशानी जरी घेतलं तरी मला फक्कच म्हणजे अ एक चांगलं दूध मिळेल याची गॅरंटी नाही त्याच्यामुळे मी पॅकेट म्हणजे पक्क म्हणण्यापेक्षा स्वछ छ किंवा स्वच्छ दूध मिळेल असं मिळेल कि नाही ह्याची गॅरंटी नाई त्याच्यामुळं मी जास्त करून पॅकेटच प्रेफर करतो.
हा पॅकेट मधलं दूध चांगलं असतं.
हम्म. असं मला म्हणायचं आहे म्हणजे कारण की मी आजपर्यंत तेच खात आलोय.
हा हा हा.
असाय ते नाहीत ते जरी तुम्ही तिथे पॅकेटमधलं खात असताय अ ब चांगलाय असं म्हणत असला तरी तुम्ही जे म्हणताय ना की बाबा आ घरगुती शेतातील दूध म्हणजे शेतातील दूध शेतामधील शेत शेतकऱ्यांनी जी जनावर पाळून पाळून जे ते तर एकदम चांगलं सोडा म्हणजे ते ताज ताज मिळून जातय ना आपल्याला
होय होय होय
अ त्या मॅडम आणि म्हणजे दुधापासून कोणते कोणते पदार्थ तयार होतात ते तुम्ही सांगू शकताय का
हा सांगू शकते ना एक म्हणजे दुधापासून खवा तयार होतो
हुं
अ अ पनीर तयार होतो दूध फाटून म्हणजे खराब करून आणि मिठाई तयार होते मिठाई मध्ये आले की सगळेच ते मिठाई दुधाचे बरेच काही दुधापासून तयार होते दूध पावडर असते बरच तयार होत दुधापासून
दुधात दुधात एक प्रकारची चरबी असते म्हणतात त्या चरबीला काय म्हणतात तुम्हाला माहतीय का चरबी म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला अर्क
दुधावरची साय
दुधावरची शाय म ते शायचा प्रकार काय शाय हा प्रकार नेमकं काय असतो नेमकं म्हणजे काय आहे अता
म जे दुधात फॅट असतय ना ते गरम केल्यानंतर वर येतं त्याला साई म्हटलं जातं
म्हणजे शाय म्हणजे ते म म्हणतोय फॅट तेच तेच आहे का
काय म्हटला
म्हणजे शाय तुम्ही म्हणताय शाय
हा
तुम्ही तुम्ही शाय म्हणताय मी त्याला फॅट म्हनतोय ते फॅट म्हणजे तेच काय
हा हा तेच तेच तेच
हा
हा त्याच्यापासून ते काढलं की ते लोणी तयार होत मग लोणी आपण गॅसवर जरी वितळाय ठेवलं की त्याचं तूप तयार होतंय
ह ह्ं हं म्हणजे दूध जरा त्या तूप म्हणजे दुधापासून मला मला एक सांगा दुधापासून त्यात दुधापासून ते तुपापर्यंतचा प स्टेप्स तुम्हाला काहीतरी माहिती असतील. ते जरा मला सांगा की?
अ दूध आपण आता बाजारातन आणतोय दूध
सुरुवातीपासून सांगा मला सुरुवातीपासून सांगा कसं काय काय असतं ते
अ दूध दूध आणायला जातो आपण दूध आणतो.
हम्म.
मग दूध ते पातीलात ठेवतो. मग गॅस चालू करून. पातील्यात ठेवतो मग दूध उकळी आणतो. दूध उकळी आणली की, थोड्या वेळ कमी करून एक पंधरा मिनिट तसच ठेवतो. कारण की साय आली. पैशे म्हणून साई म्हणजे वरचा फॅट हा फॅट आला की मग साई काढून ठेवायचं बाजूला मग त्याच्यात विरजन म्हणजे दही दही घालायच त्याच्यात
म्हणजे मग आता मला दहीसत आहे.
पदार्थ असतो.
ओके ओके.
आंबट पदार्थ असतो, ते आंबट असलं की मग त्यांच्यामुळे ते पण आंबट होतं, आणि मग त्याच सुद्धा दही लागतंय. मग साई ढवळून घ्यायचं, ढवळून घेतल्यानंतर तर मग ते वरती वरती लोणी येतं, मग लोणी काढायचं. पातील्यात ठेवायचं, पातीलात काढल्यानंतर मग गरम करायच त्याच तूप होत.
त्या म्हणजे, लोण्या लोण्याच्या गोळ्याला त्या आपण गरम केल्यानंतर, तूप तयार होत असं म्हणताय तुम्ही.
हा लोणी लोणी गरम करायला ठेवलं कणी, मग तेच तूप तयार होतंय, मग तूप हे शरीरासाठी चांगलं असतं.
दूध पण चांगलं असतं, तूप पण चांगलं असतं नेमकं मग. चांगलं काय असत.
दोन्ही चांगले, चेहऱ्यासाठी दूध आणि तू पण.
हां हां. मग त्या, दुधापेक्षा जास्त प्रोसेस आपण तुपाला केली ना.
होय तूप हे चांगलंच हाय, दूध पण चांगलंच हाय.
मग दूध जास्त फॅटी का, तूप जास्त फॅटी असं तुम्हाला वाटतंय.
तूप.
तूप जास्त फॅटी हाय म्हणता. ते ते ते का सांगू शकताय, का आपण
हो कारण तेलकट असतंय ना, ते त्याच्यामुळं साय पासून बनलेला असतेय ते, हा सायपासून बनलेलं असते, त्यांच्यामुळे त्याच्यात फॅट असते.
हम हम.
हम.
फॅटचं प्रमाण जास्त असतंय असं.
हा मग तुम्ही तुम्ही लोणी तूप असूदे, ते कुठनं घेताय तुम्ही.
लोणी तुप आम्ही पण ते तर, जास्ती करून आम्ही पॅकेटमधलंच आम्ही प्रेफर करतोय.
ते आता बाहेरच पॅकेट म्हणजे, बाहेर बाहेरच्या स्टोअर मधून जे आणतोय ते. पहिल्यापासून आम्ही तेच खातं आलोय. आजपर्यंत आम्ही कधी काय, केलोच नाही घरीच. घरी जी तुप करायची प्रक्रिया होती. ती तुम्ही आता सांगितला मला त्यांच्याबद्दल मी. तुमचं आभार मानतो. एवढंच मला जरा दुधाबद्दल माहिती पाहिजे होती. त्याच्यामुळे तुम्हाला मी, प्रश्न विचारले येवढे सगळे.
हा हा.
एवढी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम.
हां थँक्यू थँक्यू.
ओके.